तु बोल गं, हं. अगं तु मला कॉल तर करून सांगायचंस की. मी कॉल करते मी आता ऑफलाईन चालली होती तेवढ्या तुझा कॉल वाचला माहितीय का मला. सांगायचं तर खरीे की मी ऑफलाईन चाललीय बाबा. तु मला आता कॉल करू नको. की मी कॉल करते आस इतकंच बोलली मी नंतर करते मग कस काय केला लागेच? यात तर मज्जाय ना. वाईस. आर्या छान वाटत. सगळ्यांसोबत बोलनं. इथ काय चालू मला.
माझं काय सकाळी लवकर उठायचं. घर वगैरे अंघोळीचं स्वयंपाक, पाणी. मग काय परत घर वगैरे पुसणं. संध्याकाळी परत तेच घर झाडणे, स्वयंपाक, पाणी. असं डेली रुटीन. शेती वगैरे नाही जात का? तुम्ही शेती काय केलंय? द्राक्ष बाग. डाळिंब आन अजून काय केलंय तुम्ही शेतात? हम्.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
अरे आता माझा फोन फुटला असता माहितीय का तुला? का तर तुम्ही शेतामध्ये जाते की नाही?
नाही गं एखाद्या वेळेस जाते एखाद्या वेळेस नाही जात काही काम असलं का मग जाते. टोमॅटो लावायचे होते तेव्हा गेले होते. अदरवाइज. कालपण गेली होती मिेशची मधल गरस काढायला. ससूबाईंनी सांगितलं मग काय करायचं. माझं नेट पण यूज झालंय सर्व संपतच आलंय. तुझं काय? काय चाललंय? मला कय हा म्हणून तुमचा प्रवास करा
हॅलो काय वो ताई आवाज येतो का तुम्हाला? हॅलो हॅलो ताई येत का आवाज तुम्हाला? काहीतरी सांगू का मी तुम्हाला म्हणजे दा कप्लीट होऊ जाते, माझे पण मी बसलं, बसलं सर्व बॉश वाया घालवत होते